हॅलो. हा आवाज येतोय काय?
यालाय ना आवाज?
हो थांबा की हा याला याला.
हा तेच म्हटलं असं का आवाज तुटक तुटक यायला लागलंय. माझ्याच मोबाईलचा आवाज कमी झाला वाटतय होय अक्षय. आवाज वाढत नाही ये वाढ ना.
प्रॉब्लेम विचार या या.
जेवण झालं का नाही?
होय होय आत्ताच आमचं जेवण.
हं हं.
फोन तर आताच चालू हाय.
हा चालू आहे काय?
हा तुमचं झाले का जेवण नाही? जेवलो होय ती होळ हळ तुमचे कड काय वरणफुळ.
वरणफळ.
होय.
वरणातली सगळ्यांनी खाल्लं सा.
मी नाही खात सगळी खातेत मी नाही खात.
का?
मला नाही आवड ती.
कसलं चांगलं लागतंय ते. भरपूर मिरची तुरीची डाळबीळ घालून करतायेत.
हं ते दुस ते केलं की दुसरं काय तर कर पहिल्या पासूनच मी खात नाही आपण.
मग तुमच्यासाठी काय स्पेशल केलतेत वाटत.
अं माझ्यासाठी काही न त्यातली डाळ काडलेली थोडीशी त्याच्या त्याच बुका बुका टाकला आणि खाल्लं आपलं काय.
अं भारी ऐक मग तुमच्या जेवणाच काही झंझट नसत्या लय.
जस असेल तसं खातेत.
हित लय असते झंझट
आपल्याकड नाही तसलं काय खायचं काय.
काय काय प्रकार बघाय लागतात. इथं प्रत्येकाचं वेगवेगळं चोचल सगळं करायला लाग
आमच्याकड नाही आहे बघा म्हणजे आपल्या इथच नाही पण आमच्या इकडच्या भागात कोणाच हिच पाहिजे तीच पाहिजे असं म्हणत नाही कोण काय जस असेल तस खातेत.
चांगलंय. घरातल्या बायकांना पण -
हो का घरातल्या बाय आहे त्या कामाला जात नाही. ते म्हणून काम नाही काम लावायचं का? हाय तस खायचं आपलं काय त्याला.
समजूतदार माणसं पाहिजेत, त्याला तुमच्यासारखे! आमच्यात सकाय उठल्या उठल्या टुनींन काय केल्या माहित्याय काय?
हं
सकाळी उठल्या उठल्या उठल्या मला ये म्हण उठ उपीट कर. उपीट करून दिलं ते उपीट तिच एक प्लेट खालीच पडलं तिथं जिन्यावरन जाताना. मग परत आले आणि म्हटली मला अजून पाहिजेला म्हणजे संप. ुलं ते कायच बोलली नाही मग काय काय ठरवून आलेली सांगायचं नाही म्हणून. मग दिल मी. ते खाल्ल्यावर परत डबा मग परत वरण केली चपाती. के भात केला भाजी केली ते झालं त्याच्यानंतर. त्यांना अंड्याची पोळी खाऊ वाटली. अकरा का बारा वाजता परत अंड्याची पोळी केली ते ऑमलेट सगळं कांदा टोमॅटो घालून. त्याच्यानंतर दीड दोन वार्ष मला म्हण. आपली चिकन आणि भातच खाणार आहे. परत जाऊन चिकन आणलं ते चिकन भात ते खाल्ली झोप आपली झोपून उठली जरा असं पर म्हटले आंबा दे कापूर आंबा दिला. मग नंतर जरा खेळून आली. मला म्हणली मला आणि भूक लागली मम्मी आता काय खाऊ मी. चिवडा दिला मी होता तो खा म्हणून मला म्हणतो मऊ झालाय गरम. करून दे म्हणजे कडंग होतोय तो.
हा ह
ते गरम करून दिल तो पण स्वयपाकाची तयारी. या सच ते दिवसभर. कायमच जात्या. कुठ तरी आचारी्य मग कामाला लागलेल भारी. स्वयंपाक केला तर पैसे बी मिळते.
ऍप मधलं.
काय ते.
माहिती कागतली का ना आण आणखी.
या ऍप बद्दल जास्त काय बोलायचं नसते. कॉलिंगमध्ये. जास्त नाही बोलायचं.
काय करेच.
कोण परी्हाय काय.
होय.
परी आता किती वेळ जाते शाळेला
आता तिला सहा वर्ष. झालेत पण ती दोन महिने काहीतरी कमी आहेतेत आताच घेत नाही म्हणले.
म्हणजे पहिलीलावे. हा मग तू टुंडीच्या तिच्यात तिय म. टम दोन महिने फक्त कमी पडता व्हय तिचा बर्थडे कधी आता.
श्रावण महिन्यात बर्थडे येतो तिचा.
म्हणजे तेच की अनेक दोन महिन्यातच की.
हा.
हो मग ते मोठे आहे अयुध्यापेक्षा भरपूर मोठे आहे. आयुद्याला आत्ता पाच पूर्ण झाल्यात.
हाय होय मोठी.
मोठे मोठे त तही मण नाही दोन महिन्याचा अंतर आहे मोठ्या वर्षभरात अंतर पडतोय
हा आठ नऊ महिन्याच तर असेल कमीत कमी माझ्या अंदाजेने
हा तेच क म्हणजे दोन तीन महिने इकडं तिकडं खरं वर्षभर झालंच की ते हम ते कॉलिंगच म्हणूनच म्हटलं फोन करायला सकाळचा नाही वेळ म्हजे असतो वेळ करे काय डबा आहे ते सुरू असते मग केलं तर सकाळी लवकर सुख करायला पाहिजे फोन.
मला ना आता माज्याने ना काय होतेय असं अं कोण ना कोणी येऊन बसतंय आणि बोलतंय मध्येच काहीतरी.
हं-हं-हं असं होतंय हम्म ते नाही म्हणायचं आणि नाही बोलायचं अवगड संध्याका काहीच बरं संध्याकाळी आणि सकाळचं लवकर.
हम्म - हम्म - हम्म- हम्म
ती माझी मानेची शिर एक गुंतल्या कमीच येईना झाल्या.
मानेची काय?
लई- लई वाईट शिर गुंतल्या, कशी गुंतल्या काय माहित?
तो सोलोगेल
जास्त मी एवढं नाही घेत.
अक्षय- अक्षयला मोड म्हणायच की जरा.
नाही - नाही मी नाही मोडून घेत कायमचीच मोडून बसेल मम्मीला रडते.
नाही - नाही काही नसतय मोडायच की
नाही मी दवाखाना पण लई केला कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या मान दुखत्या म्हणून. परत मोम लावून ते रोजच चोळून घेतलं, ते गरम पाण्याचा शेक घेतला. लेप लावून बघितलं मानेला घरातल्या घरात काय- काय काडीचा फरक नाही अवो एवढी मान माझी दुखाल्या कीनई तीन चार महिने झालं म्हणजे आग जरा जरा होती लई दुखत न्ह
ए शीर शिर हिकडली ईकडे झाली का ते तिसंच राहतय त्याला चोळायचं तढी. चोळायला लावायच त्याला, चोळायच होय- होय. जरा दुखतय तिथं ह्या शिरवर असं हिकडं तिकडं करायचं जरा तेल लावून.
भरपूर दुखतय ते एवढं की नाही आता मोम लावलं की नाही लय भारी वाटतेय. सकाळपर्यंत काही दुखत नाही परत की नाही दुप पार नंतर न कनै, दुपार नंतर न कनै दोन तीन अं वाजलं का नाही दुखायला जे सुरू होतय की नाही मला, असं वाटतय कीनै अशी मान बाजूला काढून ठेवावी कुठेतरी. आणि ते बरोब्बर शिर सापडाया पाहिजे. चोळणाऱ्या माणसाला मग त्याच्यावरून चोळायला पाहिजे कुठनं? कानाच्या पाटी मागनं. आपल्या दुखत्या कानाच्या पाठी मला बरोब्बर पूर्ण खुब्यापर्यंत, आणि डावा हात पूर्ण खोप पऱ्यापर्यंत
होय.
म्हणजे बहुतेक ती एकच शिर अस्ते वाट तिथनं अशी.
एकच असते ते आता म्हणजे अ डोक्यापासून खाली भरपूर शिरा गेलेल्या असत्यात.
लई वाईट दुखते नको बाबा आस दुखणं कायतरी ते हे झालेलं बरं लागलेलं, रक्त आलेलं.
सकाळी हत हंत्रूणात उठुन योगा करायच थोडासा.
हम्म- हम्म योगा सकाळी उठल्या- उठल्या डोळ उघडलं की नाही, मम्मी हम्म काय करणार खायला? आ पण टिफिन ला काय? आगोबाई ते सकाळचं नको वाटतं मला तरी.
खरच की चष्टा नाही उठल्या - उठल्या नाही मी काय करणार नाही का आता मला बरं वाटाना म्हटलं की नाही म आंबा काप पुंदे मग आंबा खाऊन पोट भरतंय मग मॅगी करून दे लगेच होते. नको वाटतंय मला तर भांडी माणसं तीन ना तर चार काय घराततेत वरती अबा-बा-बा भांडी एक वाजूवर भांडीच घासत असतोय मी
होय
त्या उकडून मोदक दे तळुन काणुलं दे कधी पण दिवाळी येते हिची
कधी काय बोलत्या
हा आणि घामाघूम झाले की कधी पण आंघोळ घाल पाणी देवे सगळ्यासनी कामाला लावत्या बरोबर होय मी कामाला लावतोय सगळ्यास्नी
होय हम्
आणि काय सांगाल तुम्हाला पाऊस आज आमच्याकडें आलेला बा सगळ्यांना केवढा आनंद झालता पाऊसाला आला म्हणून
आलता काय हा हा हा हा हा नाही येईल आता उद्यापासून आहेच पावसाचं सांगितलंय उद्यापासून
हम्म लई बर होईल आला तर पाऊस कधी छत्री घेऊन फिरायचं असं वाटलंय मला
ह वातावरण जरा भारी वाटता पाऊसातलं
तेवढं थोडंच चांगलं वाटते आती पण लई न
आती बी नाही हा कस आस प्रत्येक माणसाला थोडस अ प्रत्येक गोष्टी लिमिट मधी पाहिजे सहन होत नाहीत पावसाळ बी नको वाटतंय
कुठल तस कुठल्या पण गोष्टी आती नाही माणसाला एवढ्या हे होत तेवढं प्रमाणातच पाहिजे
त्याच्यामुळे मध्ये आणि मोजकेच दिल्यात
काय आधी थंड पडायची कसली थंड प पोरांची ओट कसलं फाटायचीत
न म का हा
फाटायचं ओट फाटायचीत काय आधी सारखं काही सुद्धा राहिल नाही दादा हम्म ग तरी पण नाहीच आधी सारखी एवढी थंड पप्पा आहे आमचा थांबाला लावतो कट करून फोन तुम्हाला
हा हा चालतय